हा
अस म्हणजे मला पण स्वतःला असं वाटायला पाहिजे फिलिंग्स येतात की नाही बाबा खरं ठीक आहे म्हणजे मी कस माहि आहे का माझ्या ऑल फॅमिलीमध्येध्ये जितक्या लोकांनी लोनचं भरलंय ना
हा हा हा
हॅलो तेवढ्या लोकांना मी माझ्याकडन ह माझ्याकडून कैदी दिली की नाही बाबा याचं लोनच भरा तुम्ही खूप प्छाम
हो ना छान छान उलट पण हे सगळ्या गोष्टी गा म्हणजे कर शकतो आपण शहरी लोक याप मि करतात या सगळ्या गोष्टींना
हो प्लस बघा आपण मी आता तुम्हाला सांगत होते ना मी आता जस्ट लावलेलं संत्रीचं झाडे.
हा हा हा हा.
आणि एक ड्रॅगनचं झाड आहे बऱ्यापैकी मोठ आहे. ड्रॅगन फ्रूटचं. त्याला दोन फळं लागली आत. फर्स्ट टाइम दोन फळं लागलीत. पण माझे बाळ लहान लहान आहेत ना? मग आम्ही पाणी टाकायला जातो - तर फळ लागलं म्हटल्यावर एक्सायमेन्ट त्यांना खूप. खेळत खेळत दोघे - फळ तोडून घेतलेत त्यांनी. आता बोलायला गेली त्यांना म्हटलं- काय रे? तुम्ही काय केलं असं? ते म्हणतात अगं मम्मा- तू कशी काळजी घेते तसे आम्ही पण त्यांना पाणी टाकायला गेलो. थोडेच दिसले आम्ही- ट्राय करायला गेलो. ते कस लागत असं-
हो. पण ते झाले नसतील ना अजून?
फुलच ए ते.
अरे बापरे! हा. त्यांना वेगळं वाटलं काहीतरी.
हम्म. आता त्यांना सांगितलं. म्हणजे आमचं आता माझं अन आमच्या सासूबाईचं बोलण झालं- की पेरूला पेरू म्हणजे फुलं लागले. आता नवीनच पेरू- झाड लावल मी, एक पंधरा दिवसापूर्वी. मला हौस होती की लाल कलरचा पेरू लावावा. म मी तो पेरू लावला. हं. त्याला आता फुल लागलीयेत.
हा हा हा हां.
आत्ताच मला सासूबाई बोलल्यात की, त्यांना बोलूच नको का त्यांना फुलं लागलियेत. नाही त हे ते जाऊन तोडून अस-
हो. बरोबर. मुलांना काय फक्त- क्त बघायचं असतं. ते काय त्यांना एवढं त्यातलं काही कळत नाही. हम्म. पण छान आहे अहो, काही पण म्हणा म्हणजे ते- असं बघायला मिळतं. घरचं खायला मिळतं. आणि त्याच्यामुळे म्हणजे ते गाव- च. असं पहिलं मध्यंतरी असं सगळ्यांची समज होती- खेडेगावात खूप काम करायला लागतं. खेडेगावचं वातावरण नाही चांगलं. सिटी पाहिजे. पण आता जे जास्ती दिवस सिटीत राहिले त्यांना आता कंटाळा आलाय. असं वाटतं गावचं वातावरण छान.
नाही. हे बघा आपण, आपण ग्रामीण भागाला कमी म्हणायचंच नाही. आता मी तुम्हाला एक म्हणजे, एक हे सांगते का मी- चुएल मध्ये एक प्रोफेसर आहे.
हो का? अरे व्वा!
मी एक प्रोफेसर आहे. फक्त एक काळ - झालं. का माझं बाळ लहान होत. माझं पहिली मुलगी- खूप आजारी पडायची. मला दुसरीही मुलगी आहे. ती खूप लहान होती. ती आजीबाबांजवळ राहिली. नाही गेल्या दोन वर्षापासून मी- जॉबला ब्रेक दिलेला आहे. म्हणजे मी आज- गेली तरी कंटिन्यू करणार. तो ब्रेक दिला. आता बाळ लहान म्हटल्यावर किती दिवस हे करणार आहे? म्हणून ते आता जरा आपला- शेतीकडे बघायच. आता प्रॉब्लेम कुठे झाला माझा? का माझं मुली - शेतीमध्ये रमायला -
होहो.
पैसा, पैसा इकडे पैसा तेव्हा अटॅचमेंट इकडे वाढायला लागली.
वाढली. म तेच म्हणते मी. पैशापेक्षा आता शेतीत आणि- त्या वातावरणात असं म्हणजे, एक समाधान वाटते माणसांना.
हो.
ते आणि ते कल्चर आणि ते वातावरण सगळं मिस करतायेत ते लोक. आणि ते खरंच- छान वाटतं म्हणजे असं.
मग मी स्वतः एक डिसिजन घेतला. की नाही मी कॉलेज स्टॉप करते- आमच्या इथे माणसांना शेताकडे बघण्यासाठी कुणालाच पा नाही माझा एक स्वतःचचा हॉटेल आहे. बआ अमरुद्दुल्ली माझे मिस्टर उमराना. त्या मार्केटला मापारी येत.
हा हा.
म्हणजे माझ घरस शड्यूल बिझी तरीही मी स्वतः शेती करेल म्हणून आम्ही डाळिंबाचा भाग लावला.
हो का म्हणजे तुम्ही वेळ देऊ शकाल त्या गोष्टीला
हो मग मला बोलत तर तू तुझं जॉबच काय करशील. स्टॉप मला जॉब करायचा नाही. मी माझ मुलंथांभाळून माझ्या आवड जोपासून कारण की मी तिकडे गेल्यानंतर मला कि मला ही झाडं लावणं घरांकडं बनण. आणि मझला झाडांमधल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला झाडांमध्ये. झाडांची कटिंग जी असते ना.
हा हा हा हा.
ते करायला खूप आवडतं.
बरोबर.
आणि मला त्याचबरोबर नुसत फळच लावायला नाही आडत मी आमच्या घरातला नव्याण्णव टक्के भाजीपाला मी स्वतः शेतात पिकवते. आणि.
हो.
फायला घते. आता जस्ट माझ्याकडे बघा चार पाच मिरचीचे झाड आहेत. वांग्याची झाड आहेत गवतीच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते शेपू पालकची भाजी घरची कोथंबीर घरची. कांद्याची पाात घरची.
म्हणजे ते तुम्ही सांग. तय ना मी इमेजिन करते दे किती सुंदर असेल.
सिरियसली असं एक छोट अस एक हे करून घेतलेला. त्याच्यात एक एक दोन दोन सगळे झाडं लावलेले मस्त पैकी वाटलं ना ही भाजी करायची कधी करायची. शेजारी माझ्यात जावेच घर आहे म्हणजे.
हा.
माझी जाव म्हटलं म्हणजे माझी. सुल हवे आमची जॉईंट फॅमिली आणि म्हणजे माझ्या सासऱ्यांचे वाटे पडलेत पण आमचे नाही पडलेले आहेत ना. मग त्या घरच्या जाव त माझ्या. त्यांनी निम्मा भाजीपाल लावलेला मी निमबा लावलेला.
हा हा.
तो ख वाटला तर तो तोडणार नाही का त्यांना हा घेऊन जा वाटला हा घेऊन जायचा.
हो बरोबर आणि किती छान जरा आपण स्वतः ोय म्हणे ज फवारणी वरे कच करतो ना शकतो म्हण तिला चव आहे आणि हो ना.
हा हा आमच्याकडे त्याच्या फवारणीसाठी काय असतं माहिती आहेय का.
हा हा हम.
आम्ही इतर साईट ला करतो. करत नाही असं नाही बट. आता आम्ही जे हा भाजीपाला लावलोय ना या भाजीपाल्यावर आमचे फवार नि काा वांग्याला आम्ही आपली जिंदारो मिळत आहे का.
हा हा हा.
गावाकडे जी तयारी गावठी म्हणतात तिला राईट हा वांगेला त तोफवारा मारायचा बाकीच्या भाज्या लांना पण वाटला तर मारायचा नाही
ह् आणि फवार आहे ना मॅडम हे मी म्हणजे गुजरात साईट ला असंच मी म्हणजे कुठेतरी बघितलं का वाचनात ते लोकना ताक एक जागी करतात खूप दिवसाच ताक आणि गोमूत ्र सेंद्रिय जे शेती करतात ना ते म्हणजे गोमूत्र आणि ताक हो ते एकत्र करतात खूप दिवस कंटिन्यू
ताक आणि गुळ एकत्र करते हा हा ताक आणि गूळ एकत्र करतात आणि ही देशी दारू जी आपल्याकडे जे गावठी दारू म्हणतात गावठी दारू आणि गोमित्र एकत्र कर तत
असंयका हा मी कुठ तरी बघितलं का काय म्हणजे ते सांगतात ना सेंद्रय शेती आम्ही अशी करतो.
हो ताक आणि गुळ
गूळ हा ओके गोमूत्र हा अशा पद्धती शेती केली जाते बरोबर हम्म
अजून तुम्हाला एक सांगायचं झालं असे त्याला नत्र लागत बरोबर आहे ना.
हा हा हा हा.
आम्ही पोरंना काय सांगतो माहिती आहे का तुम्हाला गटात जायचं राहिला ना वॉशरूम लागले नाय की तिकडे आजूबाजू ला म्हणजे जिकडे काड्या लावल्या आहेतना.
हा हा.
त्याच्या तिकडे जायचं म्हणजे आम्ही पाणी टाकलं ना झाडांना पाणी जातना. टमाटित जात रियालिटी म्हणजे हव आपण हो आमच्या गावाकडे कधी बघाल ना तर हे गावाला आपण जे हे दिलेलं राहतं ना
हम्म, हम्म, हम्म.
ह. गावाला बाहेर एक सार्वजनिक वॉशरूम दिलेले राहतातना.
हा हा हा हा हां.
म्हणजे तुमच्याकडे भाजीपाला येतोना त्याच्यावर पण हा प्रकार असतो. त्यांना असे डबे लावलेले असतात.
हो न..
हो..
ह..
तो आपण त्याला जो युरिया म्हणतो ना आपण
हा हा हा हा हा.
त युरिया वापरण्यापेक्षा हे जर कधी वापरलं ना ते अनहायजेनिक नाही बट युरिया मोस्टली अपर हाॅजेनिक.
बरोबर हम्म.
आता माझ एक पाच वर्षाची मुलगी आहे
हा हा हा हां.
तिला लहानपणापासूनची सवय ती तुमच्याकडे जर आली ती चहा बिलकुल प्यायची नाही.
हा हा हा हां.
तिला सवय काय लागली माहिती कात चहामध्ये आदरकच पाहिजे. गवती चहाच पाहिजे. तुळशीचे पानच पाहिजे, वेलदोडाच पाहिजे हे तिला सवय लागले
बरोबर.
ती कोणाच्या घरी गेली की... ती म्हणते मला नाई आवडत
बरोबर हा सवय लागते आणि ते... आणि ताजा... आणि लगेच भेटते ना... त्याची चव पण काहीतरी वेगळीच असते तिच्या गोष्टींची जे इकडे आणून खातो बाजारातून.. ते कधी काढलेलं असतं
आणि हे बघा आपण अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला आपण जी ग्रेव्हीची भाजी खातो का
हा हा.. हा
त्या भाजीपेक्षा हे जुने लोकं... ज्या भाज्या करायचे ना... आमच्याकडे आजही त्याच पद्धतीने भाज्या होतात
होतात... हो बरोबर
विदाउट ग्रेवी... आमच्याकडे काय असतं माहितीए का? अ खोबरं, आलं, लसून ठेचून टाकायचं किंवा दळून घ्यायचं... त्याची फोडनी द्यायची भाजी शिजली की शेंगदाणे नव्याण्णव टक्के... म्हणजे नव्वद टक्के कमीच हेत बाजरीचं पीठ भाजायचं
हाहा... हा हां
अन ते पिठ टाकयचं
हा बरोबर... म्हणजे, अशी खूप ग्रेवी नाई... ते कांदा आणि टॉमॅटो... लाल मसाले वगैरे
बट तुम्ही एखादी काळी भाजी... काळ्या मसाल्याची भाजी करायची असली तर ह्या पद्धतीने... कधीतरी ट्राय करून बघा... ती भाजी खायला इतकी की सुंदर लागते
हूं
फक्त त्याबरोबर आपल्याला बाजरीची भाकर पाहिजे
बरोबर बरोबर
कधीतरी हि रेसिपी... कोणतीही भाजी
आणि पघा ना जुन्या... जुन्या... लोकांच्या ज्या पद्धतीत... त्याच्यामुळे, त्यांना आजार पण नव्हते... आणि ते मजूत... मजबूत पण कितीत लोकं
हो
ते जुने... पहिले लोकं बघा... ते सत्तर पंच्याहत्तर वर्ष हेत... ते पण खूप अगदी टणटणीत हेत आणि हल्ली आपण चाळीस पंचेचाळीस एज नाही तर किती... काय काय दुखतंय... म्हणजे त्यांच्या समोर लाज वाट ते स्वतःची... स्वतःला.... का रे आपण
माझ्या सासूबाई आत्ता म्हणतात... आत्ता म्हणतात... की माझा आता.. एक गुढगा थोडासा दुखायला लागला आणि मी मागच्या पाच वर्षापासून सांगतेय... की माझं कंबर दुखतंय.. मला बसता येत नाई नाई... हू हू
हो मग तेच म्हणते... त्या लोकांसमोर... आपल्याला लाज वाटते... हो ना
हो... खूप बॅकपेन ए मला चालतंय... चला आपला टाइम पण होल्ड झालाय... आपण उद्या पुन्हा बोलू हं
ओके ओके... चालेल... नक्की... हो चालेल... तुमच्याशी बोलून न क्की... चला बाय.. बाय बाय आता म्हणजे माझा फोनच हँग झाला, कसं काय?